कॉल का अशी हे का हां
पण सिस्टम असा आहे की फोन कराल कस आपल्याला फोन
मग डब्बल खर्चा, आमचा पहिले कटत नव्हता आमच्या हातान कट करण्या लागत होता.
हा काही मिनिटांतच
एक मिनिटं बंदच आहे तुमचा. असे कॉल आहे तुमचे. त्याला बी पूर्ण प्रोषिक व्यवस्थित केेले तरच पेमेंट येतं बरं का. काही आधोर काही भरेल पेमेंट नाही येत बरं का व्यवस्थित. हो तसंच करणं लागत त्याला रोज संध्याकाळी, आणि दररोज कोणाच फोन आणतो तुम्हाला? आता झालेत ते नाही नाही मग आता काल संधी त्याच्यावर केलं पाच रोज त्याच्यात केले आता तुमच्या लवक त्याच्यात. इथून कोणाला जमा करून मुघ्यांचे कोणाचे?
एक जण
आजोबा पाहिजे. कोणाचा मनीषाच्या शेकीचा. किती किती अस फोन लागव ना आपल्या ते कळलं तुमचे आता कार्य कि मला वीस आहे, का पंधरा आहे, का तीस आहे, का पन्नास आहे, मला पन्नास पन्नास झाले तवा पेमेंट पडतला. हां दोन हजार रुपये, सात्या राहिल्या बघा काडाच खला माका तरी येइल.
पहिले दोन दोन हजार पहिले दोन दोन हजार आलते ना तवाच काढून घेतलं ते. लगे आले हा मनिशाची मम्मी पेंटिंग मध
हटालाला काम आहे का त तुला वेलेत का
तीन तन तीन हजार चाळीस रुपये देता पहिले दोन हजार रुपये त्याच्यात सारखीच आहे मालान तीला
जिवा नर पडल ना
ऐकलं मी सगळं ऐकल
सगळवाले
आ तूप्याडून ठ हो
फो फु
नाहीरे हे सारं पोललं त्यालाण भांडली तिती
त्या कााडली
सण बण
हो नग
पार आप सग त्यांना ग लावा ये न लाव हो
हा
सांग
ला कारण की बरंटा समजते बंद तथं घडे नुसते आता हा
हो काा कायच असं कर संगी घेते माती त हाे मा उळक सर घतीर खाु काून घ
काढून गेलेले
खर खंदरव जांबळ दघशी बध ते बधांबली
का बोली?
मी बोलत नसताना मग असच करा.
चालूचे.
र बतर ते आम्हाला चालतंय ना ते. कुठ सांगितलं? कस काडाच माहिती का? कोणा? मष काकंतल ब तुम्ही का पु का मजल खालागत म्हणा आम्हाला ममन चाला नास काढी
ठलं म्ह हा पुढं काढाव नाही आम्थ सकाळ ाका आता सकाळ ढाबाली काढू ते काढू नाई शकत ते. आपल्या इथच जास्त झाड आहे ना, जास्त झाड आहे ना आपल्याकडे.
जुनी झाडं काडाचीच ती. टड सु सडीे फोन बतर पू लिंबस पड गला त डयरेट
ड गार सिपस कोड आहे नाु जुून
त्याार जाळून टा त्याना
त्याने ना आपण शाहन छान समजर् घय तुमच्या माग उरलं चार माणसंऊनाल पाहिजे कारण की त्याने काय केलं असं खूरपल अशी माती वावरात उडून घेतली डायरेक्ट. चांल वान सनी नऊन दाकाल कायल आता वाटण्या मोजल्या असन अस बंदरात थोडीच घातली असन त्याही लोकांनी. कोण वाात नाही कोणच वाट त्यांच्या. त्यांच्या कुणाच्या? कोण गावात चार माणस जमा करून पाहिल्यात मी अस तर मग दिवसांंदिवस आणखी इकडं अलीकडं-अलीकड-अलीकडं. बघ डायरेक्ट एक तास निघुन राहील निघल त्याचं वर. तिथं बंदार आहे का म तिथं तास शिकेयचं डांंग कोण तुह्या पाठिमागं हाये कुणी हाये तुह्या पाठीमागं कुणी
का दन का
सांग ना तु मला?
त्याला सांगित नाही ना स सांगितलं ऋतला सांगितलं आम्ही जसं काढलं का तसं तुम्ही काढून घ्या. सत्या संत्या कावलेत कधी बस बाकीे नाही स काय
आ पडत आता त्याता ह लाव शहाणे-शहाणे माणसानं जाऊन पाहिलं पाहिजे ते आता. दरवर्षीच नव्ह डायरेक्ट दरवर्षी तसच करल, जशी मनीषला वाटणी दिली का तसं तेच करून राहिली ती.
पूर न खेलणार आहे
पण कध पण तिथे ळखण फिर ना ना नाही मग कायरात ना डायरेक्ट त मना नाही मम मु मना का डयरेट क केली मनिषानं वावरात करून घेतली चा की त्या जांभळी खाली मी बसून सगळे तू बग तिकडे मक्का निंदत होता वंधरा सववरात तू वंधरा सववर करयल होते का ऊस निंदत होते त्या जांभळी खाली बसून भाकर खाल्ली होती मी बंधाले होती ती जांभळी
कठ
नको नको मी तुझ चाले कोणचाय? त्यो कोणाचय? याच्यावून लाव ना म याच्यावून लाव सात मिनिटात झाला अभै तूमचा कुल कमी ह्याच्यात झाला काय मिनटं वाढले हो त्यां